बोल की काय म्हणतेस बोल ना
आला का तकसं घरी हॅलो आला ना हो माझी पण आलीत दोघ जण त्यांना खायला दिलेलं आहे मग पंढरपूर वरून कधी आलीस?
मी अ एकच मिनटं थांब
हॅलो
हॅलो
बोल बोल ना
हा म्हणजे कधी आलीस?
मी पंढरपूरहून आले की दोन दिवस झाले.
हा कशी झाली तुझी ट्रिप तिथली
मस्त आमचं पंढरपूर सुंदरच आहे.
हो पंढरपूर सुदंर आहे मी ऐकून आहे फार दोनदा तीन तास गेली असेल फार जास्त वेळाला मी गेलेली नाहीये.
अच्छा हम्म
हम्म त्यामुळे मला आता इतकं हा मंदिरात आता बरेच चेंजेस झाले असतील तेव्हापासून
हो त्याच्यानंतर नदी आहेत. तिकडे चंद्रभागा सगळे मा म्हणजे संतांचं मंदिर आहे ज्ञानेश्वर तुकाराम वगैरे.
त्याच्यानंतर अ अं जनाबाई सखुबाई, ताकपिटे विटोबा म्हणून एक मंदिर आहे छान. त्याच्यानंतर गोपाळपूर म्हणून गोपाळ पूर म्हणून एक नदीच्या पात्रात विष्णुपद आहे त्या विष्णुपदात अ स्वतः कृष्ण अ खेळलेला आहे तिथं त्यांचे गाई वासारांचे हे आहेत. अ
गोठे
अ पाय येत रुतलेले.
अच्छा पाया त पायाचे ठसे आहेत. का अजूनही आहेत का म्हणजे अच्छा अच्छा हा हा.
नदीच्या पात्रातच आहे एक तर इकडन रिक्षानी पण जात ता येतय आणि नावेत पण जाता ये इस्कॉन मंदिर आहे न नदीच्या इथे खूप छान आहे ते पण
तेच ना आता खूप बदललेलं असेल कधी एकदा खरं जायला पाहिजे.
हो घेऊन जा ना पोरांना एकदा छान आहे.
हो ना तेच ना कारण आता मंदिर पण बरंच बदलेलं दिसते मंदिरच्या पुढचा भाग काहीतरी
हो पश्चिम उत कॉरिडॉर चालू आहे म्हणजे सगळ्यांची घरं अ हे करून तिथं वेगवेगळं काय काय बनवणार आहे. तस म्हणजे सोयी करणार आहे. हा भक्त निवास वगैरे अस. हम्!
हा म्हणजे राहण्यासाठी सुद्धा करणार आहे आधीपासून आहे राहण्यासाठी त्यांच्या
दोन भक्त निवास आहेत. मोठे चांगले हम्म.
अच्छा हा हां!
हम्म! अच्छा! चालेल ह्. इकडे इकडे हा काही नाही बघ.
आणि कुठं कुठं फिरून आलीस इतक्या दिवसात सुट्टी
अ पंढरपूर, मंगळवेढा विष्णू हे ह मंगळवेढा हो जाऊन आले की तिकडे रंगकाळा देवीला वगैरे
हा मस्त आहे तिथे मी कोल्हापूरला आम्ही मध्ये फक्त गेलोतो पण देवीला जाऊन आलो फक्त तिथेही आता पुढं बांधलेलं आहे छान आधी महालक्ष्मी मी मंदिर वाढवले पुढं आधी तिथं नव्हतं.
ऍक्च्युली माझ्याकडे एक जण आले मी करू का नंतर ह् हा हा. ही नाही आहेे शेगडी माझी ही नाहीये शेगडी.